बोल की, कालच कालस काय?
कुठनं
हम्म, मी पण पोहोचलो बा आता पाऊस सुरू झालता. जरा जरा
ह आता पोचलो बाबा एवढं पाय दुखत्यात मर्दा लय, लय डोक फिरत मशीन लय डोक फिरवत्या बघ
हूं चालत काय
काय अनुभव हाय नाही पंचेचाळीस का सेहेचाळीस टक्के चालले नुसता पन्नास आठ अट्ठेचाळीस वार्प
एवढ, हे जास्तच झालंय की, म
हम्म, तेच की लय पिडलत. काय करायचं आता आणि दोन मशीनी चांगल्या चालल्यात. आठ्ठयांशी पंच्याऐंशी चाल्यात ते चाललं न नुसता
न्हवं माझं असलंच चालत नी, माझं चांगलं चालत नाईंटी सिक्स नाईंटी सिक्स नाईंटी फोर, नाईंटी थ्री, ये ऐंशी तर एक पण नव्हता सोड
अं काय म्हणलास न नव्वदच्या खाली नसते काय?
नव्वदच्या वर असत सगळ माझ.
तुझं काय सगळ्या मशीनचं म्हणजे
माझ चागलं, माझं सगळं दुसर्यांचे काय बहत नाही रे मी.
नाही-नाही कावा बघितला असतील की म्हणजे कमी जास्त, कमी जास्त नसते काय कोणाचे
जास्तच असते. माझ्यापेक्षा जास्तच असते.
सगळ्यांचं.
हम्.
मग म्हणजे पूर्ण खातच चालतंय एवढं व्हय नाही.
हम्म काम चालतं.
मग बरोबर आहे नाही मला वाटलं एक दहा मध्ये मशीन मध्ये चार-पाच मध्ये चांगली चालतात. आणि पाच मधी नाही चालत ऐंशी, पंच्याऐंशी चालत. हम्म मग चांगला आहे.
कधी? दिल थोड्या वेळाने
डाऊन चालते.
बिम खराब असला की नाही मग चालत नाही.
होय. म म बीम सपवाय लाग सपवाय लागते चालत नाही तर कसं-कसं तर. नाही आमच्यात चालत नाही बाबा काय करायचं आता. दोन चालवल ते ते एक चालवून नव्हतं.
मी अगोदरच कंपनी मध जसल चालवालत नऊ मशीन तसल केलं. म्हणजे वर आता ते बॉबिनचं असते कोणा कोपऱ्यात ते दोन ते नाव तसला आणल्यात आणि बीम मध्ये डायरेक्ट घातलं.
जकाट नव.
हा तसलं म्हणजे आणल्यात म्हणजे नावाचं नाही आहे सोड म्हणजे डबल बीम चागलं समज असा.
हा हा हा समजलं. हम् तस आहे.
खर तो पण लय भारी चालते मशीन. म्हणजे त्याजा कस आरपीएम कमी केलं ते.
हा अरे कस आहे माहती काय ते माग लक्ष द्याय लागते. तुटलं की अस आतन चिटकून जाते. अरे माझ इकडं होतं की नाही कामावर हा इकडं कामावर होतो की नाही मी तिथ. घरापशी तिथं तसच केलतीत तिथं जकाट होतं आणि बघ मग बघितलं नाही आतल्या आत आतल्या आत ते रिडच्या बाहेर आला आलं की.
डबल तार जाते मग.
हा चिटकून चिटकून चिटकून असं पूर्ण तेव्हा बाहेरच गेलं.
हम् हम्.
मास्टर बोंबलालत मी मोबाईल बघालोय मास्टर बोंबलत चलो की काय केलं हे सगळं मग मास्टर सग करून दिला.
दिवसात गेलतास काय?
आं?
दिगसात.
होय. दिवस फळीध्येच की, अरे लक्ष दिलं नही. आणि गेला मास्टर बोमलाईच की, मास्टरला अर्धा तास लागला ते करायला
व्हय, म विचार मला किती वेळ लागणार मग करायला.
व्हिडीओ कसला सेंड केलता. जास्त गेलेत त
व्हय तेच की, च्यात अडकलेलं.
हम्म
हो, हो, उंच
ते कसं त्या जास्तच
हम्म, मला तर म्हणतोय मास्टर की, माग फिरायचं. तास तासात अर्धा अर्धा तासात बघ, मागं फिरायचं
बघत रायच आता
हम्म, अरे कुठली कुठली मशीन, चालत असत्यात रे, नुस थांबत नाहीत कवा असल. काय, कवा तर अडकलं तरच थांबतय. नायतर सुत सपलं तरच थांबतय.
हूं हूं म्हणून ते लक्ष ठेवाय लागत जरा
व्हय. इथं काय इथं तर अडकलं की अडक म अडकू दे चालतय कोण बगत न
हम्म, त्यात एवढ रीडिंग विचारत नसतील काय?
होय. तेच की डाऊन झालं की, डाऊन झालं, सांगायचं, हे व्हालोय.
पण म्हणत नसतील बाबा
नाही कोण, कोण काय म्हणतय?
आमच्यात पण कोण काय बोलत नाय सोड, कारण मशीनरी चालतात सगलीकडं काय विषय नाय ये. आणि चालवायला पण लोक आहेत. बिन मीटर फिटर पळून पण चालवत आता बा
रिपेरी करून देत्यात. आमच्यात नाय आमच्यात समज आता समज, जर कायतर गेटिंग बेटिंग करायला लागल, गेट टिंग नोटिंग तेनं कराय लागल्यात. नोटिंग पास करा लागल्यात बिन मिटर
हम्म.
त्यानं फटका बिटका मारला मोठा, म्हणजे फटका मारला की, हा भाजका पडला की, बोलवतोय की नाय आपण, ते जरा भर भरा तुम्ही, मंग ते स्वतः भरून घ्या, म क आम्ही, येतच नाहीत.
हम्म
काय काय तर, अ फिलिंग बिलिंग आलीये समज तर येतच नाहीत, एक बीमटर असला की, एकटच असतोय कवा कवा नाईट मध्ये त्यो येतच नाही तो, कीत काय काम असू दे, नसू दे, येतच नाही लवकर. येते येतो म्हणतोय, येतो येतो म्हणतोय आणि येतच नाय.
आम्ही तर डायरेक्ट मशीनच बंद ठेव
हम्म, आमच्यात नाय, आमच्यात म्हणतोय चालवा चालवा, मला मला काय म्हण तय माहितीय काय, म्हणतय की, चांगली मशीन चालली असली तर, शे शेडजीच येऊन बसला असता की, हेच चालवायला. तुम्हाला कशाला बोलवलं, तुम्हाला काम करायलाच बोलवलय न्हवं. असं म्हणतय, आता काय म्हणायचं त्याला म्हातारा हाय आणि
हम्म.
मग. म्हणतय की, शेडजी चांगलं चाललं असतं की, शेडजी बसून चालवलं असतं की, तुम्हाला कशाला ठेवलं असतं.
सांगायच्या आगोदर तेवढं पगार पण द्या एवढं, चांगलं
मग तेच की, बघकी, काय आता बोलायचं, ऊगच बोललं बिललं तर उगचऽ
् बेचकंऽ आमच्यात नाही, बाबा, आमच्यात मग आता कसं आहे तू बसलेला असतास का नाही,
हम्म.
तुझे मशीन बरं तेनी जाऊन चालू करतात असं करतात आमच्यात
हम्म नाही आमच्यात नाही आमच्यात वरडतय पहिला नाही चालू करत्यात असं काही नाही आहे चालू करत्यात खरं ओरडत्यात पहिला मशीन बंद आहे असं मस्तीमध्ये ओरडत्यात एक एक एक बिमगेटर आहेत ते असं करत्यात ओरडत्यात मुद्दाम
ह
असं आणि एक एक आहेत मस्तीमध्ये म्हणतात चालू कर रे असं कर रे ते कर रे असं म्हणत्यात
हम्
हम्म त्यांचं त्याचा काही विषय नाही काय मद त्यांनी मदत करत्यात आमचं तर आम्ही पण मदत करतोय मग
हम् ह
ते चालू नॉटिंग तेन ते तारा भरायला तेन गेटिंग असलं कि
आमच्यात काय तसं लावत नाही कोणाला
बोलवत नाहीत का
नाही लोकं तेज्यात बोलत नाही आप कोणाला का लवरे हातच ला बिम गेटिंग व सेल न नॉटिंग व कसं काय
चांगलं हाय नाही आमच्यात नाही आमच्यात तर असलं तर समज माझं दोन मशीन चालत तिसरंन नाॅटिंग गेटिंग आहे त्याच्या तारा जास्त आहेत म्हणजे नाॅ गेट ग झाल्यावर मग त्यो बोलवतोय बोलवतोय जरा ब नाॅटींग झाल्यावर होय भरायला मदत कर आम्ही इकडचं भरतो तु तिकडचं भर तेजा काय विषय नाही भरायला ती मदत करतात आमची तर आम्ही पण कराय पाहिजे
आमच्यात म्हणजे लवकर बोलवत नाही सोड खरं आम्ही कसं आहे शेजारसाठी आपल्याला पण यावं पुढं म्हणून आम्ही जातोय बघायला
हा तेच की आता विशाल बघ तो आहे विशाल कवा कवा गेटिं गेटिंग नॉटिंग तेन असल तर अ एकटाच बीमगेटर असतोय आणि एकटा त्याला गेटेस्ट त्यामध्ये हा.. चालू करायला
तसं शिकायला भारी असतं रे शिकायला भेटत त्याचा ना
हा हा मग अ अ ते पगार मिळतय येतय आणि ते करतय
तेच ते चांगलं आहे ना चांगलं आहे की ते कसं आहे बीमगेटरला पगार एवढं नाही आहे रे
पगार हो तेच की नाही कुठंच नाही हाय
हम्म बीमगेटरला कमी असतोय पगार बाबा कॅरीगेटरला जास्त असतोय
बारातास केलं की त्यांच्यापेक्षा चांगला पडतोय पगार
तिथं आपल्याला तेवढं बाहेर का भेटत नाही म्हणून आपल्याला चांगलं पणार आहे
काय म्हणलास
आपल्याला एवढं बारातास भेटत नाही रे धरलूं असं मग तसंच म्हणून आपल्याला चांगला पगार आहे. हम नंतर कुठे कुठं बघायचं बारा तास असलं कनी कायमचं त्याच्यात कमी पगार देत्यात बाबा
आमच्यात तसंच आहे की आमच्यात बघ की बारा तसाला सातशे वीस आहे नुसता
आता माझे अंकल आहेत ते त्यांच्या कंपनीत कसं आहे नुसतं बारातास चालतय कायम मग तिथं कमी आहे रे पगार सातशे वीस का तीस असं काही साडेसातशे असं काही तर आहे आणि आमच्यात बघ आमच्यात आठ तास चालतय कधी कधी बारा आता तीन महिना झालं बारा तास चालू आहे आठशे सतरा रुपये पागार आले त्यात
बघ की आमच्याच सातशे वीस बारातासाला आमच्या इथं ते अ अ नवी नवीन मशनी आहेत तिथं ब बारातास चालू आहे.
हम् हम
सातशे वीस पहिलं तर सहाशे नव्वद होतं.
हम्म
आता सातशे वीस झालय आता ते दिवाळीला बघायचं काय करत्यात.
मी काय कायम आठच तास करतोय बाबा बारातास करत नाही कधी
चांगला आहे बाबा आठ बारातासमध्ये आमचा तर काही फायदा नाही बघ. सातशे बीस मिळतय किती आ बारातास करायचं. आणि डबल- त्यापेक्षा दोन डबल करायचं बारा तास पाच पाच दिवस भरायचं
तेच की नुसत त किती अजून नुसतं अडीच तास एक्स्ट्रा करायचं ना
ह हो हो अडीच तासच खरं आता दोन डबल केलं त्यापेक्षा ते परवडतय आणि प पाच वार हो हो नाही नाही पा दोन डबल म्हणजे आठ तास आठ तास सोळा तास दोन दिवस सोळा तास करायचं ते अन ते आणि पाच बारा पाच दिवस बारा तास केलास की सेमच पडतय
हम्म मग ते डबल केलेलं परवडतय की रे
हा दोन दोन दिवस डबल करायचं आणि तीन दिवस आपलं आपलं पाळी करायचं बरोबर पडत ते
हम्म असा निवांत आराम पण असतोय
व हा दोन तीन दिवस आरामच की नाहीतर तीन पाच दिवस बारातास बारातास कराय पाहिजे
बेस कि मग
हम त्यापेक्षा दोन डबल केलेलं परवडतय
हम् आमच्यात काय डबल करतायत किंवा बारातास काय सगळं सेमच पडतंय आमच्यात
हा तस तेच की सेम पडलं असत असलं चालतय रे खरं आमच्यात नाही आमच्यात सेम पडत नाही त्यानंतर डबल डबलला आणि हे नाहीये बोनस कट करत्यात कट करत्यात बोनस नाही मिळत नाही डबल ला
असं पण आहें म्हणजे जेवढं महिन्याचा दिवस असेल तेवढंच काउंट वाटतं
तेवढंच तू सुट्टी घेतलास ते वेगळं गेलं तूज
मग ते सुट्टी घेतलेलं आणि ते डबल केलेलं ते एक काऊंट करायला पाहिजे होय की नाही
तेच की तस नाही आहे ते डबलमध्येच काउंट होणार. म्हणून म म्हणून आमच्यात डबल करत नाहीत बाराचाच काळ बघतात. भारतातच आहे एक माणूस.
मग कॉलेजला येणार आहेस की नाही?
बघायच बघतो की
णकण मायला दहाला डायरेक्ट जाऊया नाव देऊया सबमिट करूया त्या प्रोजेक्टच नाव.
आणि दहालाच येऊया काय?
आरे पाच वाजल बघूया उठलो तर उठ ऊठलो नाही तर बघुया काय ते ऊठलो तर येणार नाहीतर नाही येणार.
मोकला.
नाहीतर डायरेक्ट दहा ला येणार नाव सबमिट करणार. अस तिकट तिकट पण काढायच न.
हां मग क्लासला जाणार नाहीस का?
हम्म कुठल्या इंटरशिपला. तिथे जाणार की तिथ का जाणार नाही तिथ बाराला अकराच्या नंतर असते ना
हा तेच की तिकीट काढायला किती वेळ लागणार आहे?
आता म्हणजे दहाला अकराला पोर्टल खोलत तेव्हा ते हे उघडतय रे अकराला हां.
हां हां